हो
हॅलो.
हां बोला ना काय म्हणतात? झालं का जेवण वगैरे तुमचं काही नाही बस ठीक आहे.
हम्म हम्म हम् म्हटलं संध्याकाळी पाणी पुरू पाणीपुरी करू या म्हटलं. पण मंग कसं? बाहेर जायला जमत नाही मग घर पण छान होते मग त्याच्यापेक्षा पावसाळ्या कस घरी खाल्लेली बर अस.
आम्ही बाहेरूनच ऑर्डर करतो. आम्ही बाहेरूनच ऑर्डर करतो म्हटलं. स्वीग
हो मग पाणी वगैरे सगळं त्याच्यात हो हो मी घरी बनवते.
मला रेसिपी शेअर करा ना मग म्हणजे मी पण ट्राय करून बघ
ह हो नक्कीच ना आ ते कसं कोणी कोणी कसं ते पुऱ्या असतात ना ते आपण घरीतरत पण मी डायरेक्ट रेडी पॅकेटच आणते. ते पॅक पन्ना साठ रुपपर्य एवढ मग चीनच भिजत घालून द्यायची. जेव्हा करायचं त्या अर्धा एक तास ना चिंच भिजत घालून द्यायची. आणि तेला चांगलं कुस करून ते पाणी हे करून घ्यायचं चाळून घ्यायचं चाळणीने आणि पुदिना असतो ना पुदिना कोथंबीर थोडासा आणि दोन तीन हिरवी मिर नाही का मिक्सर लावून घ्यायचं थोडस पाणी टाकून द्यायचं. ते मिक्सरला लावून द्यायचं आणि ते पण ना चालणीने चाळून घ्यायचं. चिंचेचं पाणी असत ना त्याच्यात टाकून द्यायचं ते
अच्छा
आणि मग आपला गुड असतो ना गोळ चांगला किसून घ्यायचा म्ह त्याच्यात मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळाला वेगळं पाणी नाही टाकायचं. जे चिंचच आणि आपलं जे पाणी असतं ना हा त्याच्यातच टाकून द्यायचं मग गुळ पुन्हा एकदा चाळून घ्यायचं म्हणजे कसं मग गुळामध्ये कधी कधी कचरा वगैरे राहतो ना.
हम्म
मग ते चाळून घ्यायचं मग ते चाळून जातलं ना म्हणजे आता हे पाणी होऊन गेलं मग त्याच्यात. तर वाटलंस तर लिंबू मीठ आपण टाकतोच लिंबू टाकून घ्यायचं. मीठ टाकायचं आणि पाणीपुरी मसाला येतो ना तो पण एक चम्मच टाकून द्यायच. मिीठा च म्हजी. काीठ जरी टाकलं ना तरी चालत आता हे पाणी राहिलं मग बटाट ते उकडायला ठेवून द्यायचे मग बटाटे कूस करून त्याच्यात थोडसं मीठ वगैरे टाकून आणि मग आपला कांदा वगैरे असतो ना तो छान एकदम बारीक कापून घ्यायचा. कोथिंबीर बारीक शेव आणि ती फिकी बुंदी येते ना.
हो.
ते पण हा मग ते
ती बुंदी पण घरी करता का तुम्ही ती बुंदी पण घरीच करता.
नाही नाही बुंदी नाही घरी करत आहो ज रेडीमेड पॅकेट येतात ना पावपाव के केजीची ते घेऊन येते मग ते दोन तीन वेळेस होत मला असं. बुंदी कशी ती पाण्यात तरंगते ना ते तर छान वाटते थोडस असं.
थोडशी टाकायची पाण्यामध्ये त्या चिंचच्या पाण्यामध्ये ती टाकायची आणि मग. मग हे सगळं. ते अ. कांदा बारीक करून घ्यायच आणि हे शेव बारीक शेव. जे झिरो नंबरचे शेव असतात ना ते आणायची. अ ते आणि बुंदी आणि मग अस पाणीपुरी मधून फोडून मग सगळं सामग्री टाकायची. आणि वाटीमध्ये सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं पाणी आणि त्याच्यात बुडून मग खायचं.
अच्छा!
घरची ना म्हणजे किती पण खा आपण पोटभर. दहा बारा खाल्ल्या जातात बाहेरचे कश्या हो पासामध्येच आपल्याला ठसका लागेल नाही तरर काय होईल. तिखटच बनवाईल एकदम खाल्लं नाही जात ना ते.
हम्म
हा असं मग मी कस घरी बनवते आणि घराच थोडं. हा तुम्ही.
नाही आम्ही इकडे उमराना साहितला राहतो आम्ही इकडे उमराांना साईितला राह म्हट.
उमराणा का म्हणजे हे पेठकडे ना. आपण नाशिक जिल्ह्यातच आले ना तुम्ही माले. ावकडे म्हणजे मालेगाव वून य. हो का अच्छ अ्छा! नाही इथं पण एक उमराडा आहे ना म्हणून म्हटलं पेठ ज पेठकळे आहे.
नाही आपल्या इकडे कांदा मार्केटला.
तुम्ही. हा कन मार्केटला का होघे तुम्ही टीचर म्हणून आहे का मग.
हो सध्या ब्रेक घेतलेलाय.
अच्ाचा
बाळ हम् बाळ लहान होत म्हंटल्यावर मग काय जमत नाही ना हम्म
ह इंग्लिश मीडियम ला का?
नाही कॉलेजला्ही.
कॉलेजला का अच्छा अच्छा तिथेच का म्हणजे. तुमच्या घराच्या जवळच मग.
हा घरापासून एक तीन साडेतीन किलोमीटर आहे ना.
हम् हम् हम्् अच्छा अच्छा अच्छा हा हा हा ह कुठल्या अकरावी बारावी लाग वरच्या वर्गाना.
अकरा बारावीला.
हो का हम् हा तेच मंग जेव्हा जेव्हा असल नाही नाही नाही.
नाही नाही काय.
किती मिनटं झाले बघा बरं.
हम् मला एक कॉल आहे ना मीटिंगला होता नाण विचार चार मिनट पाच
अ नाही नाही कोण नाही कॉन्फरस नाही घेऊ शकत आपण असं नॉर्मलीच बोलायचं आपलंस. पण कॉन्फरन्स वरती नाही घेत आहेत या कॉलला साधा कॉल आहे ना एकदम.
अ नाशिकमध्ये हाय ना.
हम्म हम्म.
काय नाय करत. प्रमाण आहे काय त्यात. प्रमाणिका चाट सेंटर म्हणून आहे ना पाणीपुरीच एक स्टॉल लागतो. नाशिक मध्ये गेल मी तुम्हाला. सांगल ते कधी गेलत ना तर तुम्ही ट्राय करा तेथे. ते माझ्या सिस्टरचच हाय.
हो का अच्छा हा हा हा.
मी तुम्हाला आठ ''--''
मग ते घरीच बनवत असतील सगळं आणि स्टॉल लावतात का.
हो दाजी- दाजी करतात स्टॉल लावतात. आणि ती क्लासेस घेते.
अच्छा बरं आहे ना चांगलं आहे मग अच्छा.
हम् ते मग मला बारला राहते ना ते क्लासेस घेते आपल्या ग्रुपला आहे वाटतं त्या ताईच्या.
आता काय हो का अच्छा. अच्छा असतील मग काही एवढं ओळखलं नाही ना म्हजे माहित. तिने पडत नाही जेव्हा आपलं बोलणं होतं तेव्हा समजत.
हम्म. अ बर काहीतरी कॉलेज सागितलं मला लक्षात नाहीय तिथे ते. तिकडे ते गंगापूर दूर मी तुम्हाला सांगा कधी गेला तर ट्राय करून बघा. अजून तुम्ही कॅक कशात इंटरेस्टेड आहे हॅलो. हॅलो. हॅलो.